हा बोलोल
मग ते ज भाऊजींना बोलल हो हा ते भाऊज जिना त्याला माग दोन तीन वेळे जेव्हा दुकानवर जायचे भाऊजी रविवारच्या दिवशी, त्या तू्या भाऊजींना त्याला म्हत त्या भाऊजी, त्या म्हटलं होत की हर्ष म्हणे तू इथ बांधायच्या लपड्यात पडू नको म्हणे, नको म्हणे त्यात. त्या वगैरे बी काही चांगल्या नाही म्हणे त्या बी येतील म्हणे, अमुक वेळेस भांडण करतील म्हणे हिस्से - खिस्स माती बांधकाम काढायचं काम पडलं तर कावरी चे ते भांडण आई आई मेहली होती त्या भांडणं करून गेलीती तेव्हा बोलली होती ना, तुम्हाला बांधकाम करायचं असेल तर आमचे हिस्से तिी बहिणीचे मग बांधकाम कर्जा म्हणे तसं कर्जा नका म्हणे तुम्ही बांधकाम.
हो म
हा मनोजवाडी बोलली होती ना तिी भांडून घेतली ना माझ तेे पाहुणे केल्यावर भांडली होती ना ते. मंग.
हा माहितीय आहे ते बांधले होते माहित ना.
हा मग तेव्हा बुरजी होती ते म्हणे बातमीला तरी फोन कर. अर्धा नकामी नाही आम्ही येणार नाही असं त किती वेळ येऊन गेली.
हम्म नाही.
हा मग म्हणून मग ते त भाऊजी त्याला काय म्हणे हर तुला घ्यायचं म्हणे खूप चांगल्या ठिकाणी पाय म्हणे, मोठ घर पाय म्हणे अस असलं तर म्ह दोन जो म्हणे तर आपण दोघं मिळून बघू म्हण ते. हा असं हा. असे बोलले होते. नाही तर म्हणे घराच्या लफड्यात पडू नको म्हणे तु. एखादी दुकान घेऊन घे तुमचा कामधंद्या चालतय तर स्वतःची दुकान घेऊन घे म्हणे
बरोबर
पण तो आता लग्न करायचं तर मग म्हणे रूम पाहिजे रूम पाहिजे ध पाहिजे पाहिण तो मी बांधतो
हम्म
ह मग तो बधतो म्हणे मग आम्ही तर बोललो मग त्यालाई तू बांधशीील तर बांध पण आम्ही पाच वर्ष आमच्या पोर लोक झालं शिक्षण लोक कुठं कामायला लागलात प आम्हाला बांधायचं अस तर पण आम्ही पाडून बांधू हो मग तुम्ही तेव्हा म्हणता ना हा मग तुम्ही तेव्हा म्हणजना का किंवा आम्ही आठ लाख लावले की दहा लाख लावले मी भावतीिक के मग तुम्ही तेव्हा म्हण काी आम्ही एवढे पैसे लावले तर आता तुम्ही पाडता कस कस पाडू देऊ आम्ही आमचे पैसे वायाने जातील का
बरोबर
तुम्ही आताच विचार करा नाही तर मग काही बांधू नका मुला हा नाही म्हणे मग तो म्हणे नाही म्हणे च आधी एक वेळेस सोडून दोन वेळेस बोललो म म्हणे नाही म्हणे तुम चार पाच सल बाात ब दे ना हे म हाव त म्ह वांदाा म्ह चचा तुमको जलदी अ बांधणार आहे तर तुम् किराटे बांध शके वांगा
हम्म
वांधा नाही म्हणे मग कशा मग आपण आता आपलं आपलं झालं मी ना त्याला म्हटलं होत तू धाबा तु धाबा आहे असा खुनला बाई काही सोडजो नको चारी बाजू मध्ये भीट नाही तर भिंत उचलून देजो चारी वाजे म आपलं ते अडमझडम कसं दिशील अडमझडम कसं दिशील म्हटलं ते नाही म्हणे काकू मी करून देन म्हणे तुम्हाला ढाबा बी करून देन म्हणे व्यवस्थित संडास बाथरूम तुमची थोडी तर तुमची संडा बातरूमी नवीन तुम्हाला बांधून देईल म्हणजे तथं
हम्ट आता वांचीनचा आता थोडी मोठीच नदल लावज व्यवस्थित
हा मग बोललीन मी त्याला बाथरूम थोडी मोठी गर्ज म्हणून माहिती हा बली बोलली ना बाथरूम थोडी मोठी बांधम म्हण
हा मी तेच म्हटल त्याच्यावर स्लॅब टाकून द्यायला अजर टाकी बसून घेता येत
दागी तर आहे मा पण आता कायी स्लॅबच मी बोलली त्या भाौजीन की त्याला थंडर बाथरूम स्लॅब टाकायला लाव जात हे टाकिंग वर लावायला लाव जात मग आपल्याला बाथरूम बेसिंग लावता येईल म्हटलं बाहेर मग
हम्म तेच म्हटलं
ह् हा हे म्हणे पाहू जेव गोबा आ्ही स आमजं करू दे त्याला वर पाडूच दे पहि पण पाहू सांगू
हम्म काय एवढं एवढं तर येईन ते काय एवढं येईन एवढं एवढं
हा हा मग मी त्याला बोलली होती तेव्हा तो वरालाल त्या ना मासाला सांगयच तेव्हा बोलली होती हरशू मग बथूम थोडा बळा तो म्हणे कॉमन संडास बाथरूम बांधून देऊ का म्हणे काकू म्हटल नाही म्हणे कॉमन संडास बाथरूम नाही पाहिजे म्हट म अलग अलगच पाहिजे म्हट पा ब चाचू उठतात तर ब्रश करतात दोन कॉमन केल तर माझ दोघांच काही मेड पडत नाही म्हटलं मला कॉमन नाही आवडत हे म अलग अलगच पाहिजे म्हध्ये हा
ते एकण दोन मा व्यक्ती राहिले ना तेवढ्या पुुरती चांगलं वाटतं ते चार जण असले की नको वाटत
म म्हणे ठीक आहे म्हणे का ठीक आहे म्हणे मग झाला ना मग
तसच प्रॉब्लेम व्हायं त एक जण गेल कि आघोळ बिन बि सगळ संघ ते लय प्रॉ
नाही हो म आपल्या संघासाठी अंदर जाऊन बसलेला असता किती खराब काम आहे ते
मग मी तेच म्हणून राहिलेले वेळ लागत ते-
नाही मग मी नाही बोलली त्या म म्हणे वांदा नाही म्हणे काकू तुम नाही बोले तो तु बोलेेगे करून हो पण झाला ना प्रश् ट तेच ल तु घेऊ राण कोण जगाय दो दिव दिवस आहे ना अरे मग दोन दिवस आहे ना मग कशाला किरकिर करून राहिले चुपचाप बसाय ना.
बरोबर आहे. द्यायचं त्याला म पोरींच्या घरी द्यायचं मग
अव नाही जात नवतो मी तर भाउजीनले बोलली होती, म्हटलं त्याचं रिझर्वेहेशन करून द्या, पाठून तर नाही ठेवत. तो तर मी तो बी तर जाला पाहिजे कोण तो बी आपण तो त जायला तयार पाहिजे ना तो जातच नाही पोरी नाही म्हणता पोरी म्हणता आमच्याईथ पेशल रूम नाही तेला ठेवायला अस नाही नाही तर नेल ह ना अस म्हणता बोलरच
हो मार
हा हा कोणी न्यायाला तयार नाही तेला.
हम्म.
आ रोज चालू आहे हे बांधकाम झालं तेासून किती रो एक दोन दिवस झाले की हा आता दोन दिवसा पहिले झाला भाव झा दोन दिवसा पहिली म त पर ते खा मंगाी उको बोलती खा दे दे नाही तो फिर तेे जन प आता सुब का शामक खिलाती मक क मालूम नाही पडता क तू ससा करती तू स करती दोन दिवसा पहिले त्याच्याहून वाहत-
हम्मम..
चालूच आहे म्हणजे चालूच असते त्यांच
ह
हो घालूनच आहे त्यांच मग मम्मी मला तेेत म्मी सांगलं्पाला मग मम्मी म्हणे की त मग जा कर पपट ने ह अस म्हटलं मम्मी तू सांग आवाज आल्यावर नाही गेले तर आजूबाजू पाहिल्याच म्हणज बा हे मजा पाऊून राहियची वरून पण चालली का खाली
नाही बरोबर.
मग आपल्याच आहे ना ते चांगलं वाटेल का
नाही म ते कोणत नाही पण वाईट बसलेलेच नाही ना, त्यांचा आता दो कोणी याव साहजिक आहे, आपल्यासारखे आपण रूमाशिवाय कोणी झोपू शकत लग्न म्हटलं, लग्न करायचे म्हटलं आणि ते तर आजचे पोर आहे आजकालचे पोर आहे.
मग नाही अ पण ते आपलं कोणत वाईट करून राहिले की, आपण त्यांच्या खराब हे खराब
अनवाईच, मी तेच म्हन राहिली उलट ते तुमची तेवढ्या दिवसासाठी उलट तुमची सोय देऊ राहिले ना नाही ते खरं म्हटलं असत ना- कि नाही मग तुमचं तुम्ही पावर चं पण तुमची तेवढे दिवस हजी तर सोय करूनच देऊन राहिली.
ह
उलट तुम्हाला उलट तुम्ही जर चारी साईडन पत्रे ठोकले तुमच्या उलट हॉल मस्त होऊन तन उळत
नाही बोलला तो मला थोड नाही, तो बोलला मी शेड बी टाकून देन म्हणे काकू थोडे दिवसां तुम्हाले छोटस शेड बी टाकून देईल बोलला तुम्हाले.
मग मी तेच म्हणून राहिली. कि एवढं चांगलं करून दिल्यावर मग कशाला आपण वाईटला बसायचं वाईट करून काय कर आपले उद्या दोन पोर आहे, आपल्याला पोरांचंच ऐक नाही बाई.
हम तू बोलला तो मला की काकू मी तुम्हाला सेट बी टाकून देईन छोटं असं हम हा म्हणजे पाऊस पाण्याचा दरवाज्या पाणी येईन मी थोडं छोटंस सेट टाकून येईन म्हणे तुम्हाला
मग मी तेच म्हणून राहिले त्याला हा बाबा बाबा
बा बा बा बा
तेच आनंद राहिली की जाऊ दे ना ते आपले बी पोरं उद्या आपले पोरं म्हणतील तसं पद्धतीने आपल्याला हे करणच आहे ना बांधणच आहे तोडणच आहे करणच आहे
आणि तेच म्हणलं आता तो बांधून राहिला उद्या ते पोरं मोठे झाले श्लोक मोठा झाला म्हटलं नाही असं नाही असत मग
मग तेच तेच ना मग तेच्यासाठीच आम्ही म्हटलं पण ऐकतील तेव्हाच ना बुढा बुढ्याचीच चालू होते
पण तुम्ही आता म्हटली बाहेर बी बाहेर त्याला भाडे देणार ते वर्षभराच काय भाड नाही आत्ता सात हजारच भाडं आहे डिपॉझिट पण तीस हजार रुपये डिपॉजिट घेतात
मग ते तर आहेच
अ तुमचं मोठं सिटी आहे म्हटल्यावर तुमच्याकडे तर किती महाग आहे मग त्या तिथं म्हटल्यापेक्षा त्याला इथं खर्च करून दारापुडच राहिलेल
हा म्हणूनच म्हणतो म्हणे भले माहित पैसे गेले तर चालते पण हक्काच्या ठिकाणी राहायला तरी भेटील
म मी तेच म्हणून राहिली इथ इथं राहायला भेटील लक्ष बी राहत हो सुन बी ना नवीन बाहेरगावची दुसरीकडची आणली म्हटल्यावर तिच्यावर बी तो काय चोवीस तास थोडी घरात राही
हाव ना मग म्हनूनच ना मग
हम्म एक तर तुमच्याकडचं वातावरण थोडं हेच आहे तिकडं तिला भाषा बी समजली पाहिजे हे बी ते बी त्यापेक्षा बरं आहे दारापुढंच तुमच्या तुमच्या ते उलट बरं आहे ना उलटं त्याला तेवढंच खर्च तिथं करून इथं रूम बांधून तेवढा खर्च लावलेला परवडल ना एकूण एकच होऊन राहिलं त्याला भाड काय जाणार पाच सहा वर्षाच अन् रूम बांधणं काय सारखंच होऊन राहिल का किती बदमास किती बदमास हा
आ काय केला आता
हेडफोन फेकून दिले पाण्याचे बाऊल फेकून दिला
आता जीवावर आली आता दुध प्यायचं झोपायचय त्याला
नाही झोप नाही आली अजून पिऊन घेतलंय अजून अजून एक टाइम प्यायच अजून
साडेतीन वाजले ना म्हणून म्हटल
आता जो हा आता मारा डुलक्या मारायला आल्यास पण मग ते एक टाइम पिऊन घेतला आता अजून बाकी थोडसं खेळायचं आता आहे ना राजू
नाही आता आता आमचा कॉल झाला कि बी झोपू तुम्ही बी झोपा मग पाहू तुम्ही आमच्या मोबाईलवर नाही ते काकाच्या मोबाईलवर लावून पाहिल लाग का रात्री एखादी कॉल
हा लावून पाहू ना तेच म्हटलं आमच्या पप्पाचे राहिले पंधरा आता पंधरा पण नाही चौदा आता राहिले
किती किती वाजता देतात दर्शन
सहा वाजता येतात साडे सहा पर्यंत येतात ते आता आज आज आजच काय नक्की की नाही म नाही तर तशी रोज सव्वा सहा साडे सहा पर्यंत येऊन जातात पण आज एमआयडीशीत का दुपारून आज लवकर जेवलो म्हणे डबा घेऊन गेले होते ते तर म्हणे आज मी लवकर जेवलो म्हणे पूजा बारा वाजता आता दुपारून आता सेट बोलले जेवन घेऊन आवरून घ्या दुपारून एमायडीशीत जायं मग एमआयडीशीत जर गेले तर मग सात साडेसात होतात उशीर होतो मग
हा मग आलेय की तू लावून मझ्याशी बोलतो हेड फोन लावून म्हणजे मग कस एखाद दोन कॉल होऊन जातील तुजे
हा तेच ना तेवढेच आमचे चौदा राहिले त्यांचे
हा वाांदा नाय
हम्म
ठीक ठीक आहे झाले आमचे दहा मिनिट हा ठीक आहे हा हा हा हा ठीक आहे हा
हा